हॅलो नमस्कार, आवरलं
हम्म, हो झाले काम वगैरे आता.
हो हो हो चहा पाणी वगैरे आमचा आताचं झालं हे टीव्हीवर बघत होते जरासं कीर्तनाचं म्हटलं चला कीर्तना बोलू आज टॉपिक वगैरे काय तर घेऊया म्हटलं.
हम्म मला बी आवडे देवाची भजनाची कीर्तनाची.
मला पण आवडतं कीर्तन वगैरे ऐकायला जसं इंदुरकर महाराजांच ऐकले का खूप छान बोलतय न.
हाव ना, तुम्ही आता सांगताय ते पण एवढं काई ऐक -कलं नी आमी.
नाय का खुप छान इंदुरीकर महाराजांच कीर्तन भारीच अस्तय. कॉमेडी वगैरे म्हणलं ते असं कॉमेडी म्हणजे,.. असं हे पण घेताव.
हा हस हसवतात बी बावा बोलण्या-बोलण्यावरून,
हो चलण्या चालण पण छान आहे, बोलण्यावरून पण भारी वाटतो त्यांचं ऐकायला. कॉमेडी जसं आजच्या काळात काय चालू आहे, काय नाही वगैरे मुलं मुली कशे वागता आई वडलां चं काय चुकतं, काही नाही असं कीर्तनात भरपूर संवाद साधला जातो त्यांचा, खूप छान सांगतात असं. अ... तुम्ही मुला- मुलींकडे लक्ष दिलं पाहिजेल मोबाईल मुळ मुलांच नुकसान होतंय म्हणजे त्यांच कीर्तना मधनं सांगनं खूप चांगलं असतं म्हणजे किंवा आपलं नुकसान होत तय आपण काय केलं पाहिजे, आई-वडिलांनी काय केलं पाहिजे, तुम्ही त्या कीर्तनातून काय शिकायचं? म्हणजे मुलांना तुम्ही लक्ष द्या, किंवा मुलांचे संस्कार वाढावताना तुम्ही हारीपाठ घ्या, त्यांचा हनुमान चालीसा घेऊ शकता ता मुलांचं. किंवा घरात रोज तुम्ही हरिपाठ, भजन. किंवा कीर्तनाचं किंवा ज्ञानेश्वरी वाचू शकताय तुम्ही, भागवत वाचू शकताय. तर हल्लीच्या मुला-मुलींना तर देवाचं येडच नाही राहिलं तेव्हा कीर्तनाच कीर्तनाला जाणं म्हणजे त्यांना असं वाटतं लई बोरिंग बरं काही काय तर ते वेगळंच महाराज लोकं येता काहीतरी टुंगटुंग दोन तास वाजवित्या आणि जाता निघून. पण काही त्याच्यात बोध असता घेण्यासारखे पण बोध असतं भरपूर. तसं ज्ञानेश्वर माउलींचं सांगितलं अभंगाचं वगैरे तुकाराम महाराजांचं सांगितलंय विठ्ल रुक्माई च पण सांगितलेलं ये विठ्ठल-रुक्मणीच तर किती छान- छान सांगता ओ किती भारी वाटतं ऐकायला वगैरे
आणि बोलायला बी वि छल हा शब्द बोला की आपल्या बी अ शरीरामध्ये ब्लॅके छान खू फुलतात भगवंताच नाव बोले टाळे वाजले जर दोघे हातांना जर टाळे वाजले तर ते बी आपल्याला चांगलं असतं बुवा शरीरासाठी.
हूं.. खूप छान अस त आमच्या इकडे तर सात दिवस सप्ताह असतो कीर्तनाचा बाबा तुम्हाला सांगते पाहटी पाचला काकडा घेता परत आता महिलांनी काय शोध काढला होता माहिती का ज्ञानेश्वरी बायकांना घराच्या बाहेर निघता येत नाही बरोबर? ज्ञानेश्वरीच कोणी कोणाच्या घरात वाचत नाही मग महिलांन च ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं कंपल्सरी तुम्हांला सांगते प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाचली. असं आमच्या गावात पाचशे ज्ञानेश्वऱ्या वाचल्या अन पाचशे लेडीज तुम्हांला सांग तेने ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बसलेल्या होत्या. सात हो रोज, रोज सात म्हणजे रोज सात दिवस त्या बायक का यायच्या, ज्ञानेश्वरी वाचायच्या, परत एकमेकींना भेटलं तर भारी वाटायचं. त्यांंना ज्ञानेश्वरी वाचून असं भारी वाटलं म्हणजे एक्झाम्पंल माझी सासू आहे कम त्यांनी ते ज्ञानेश्वरीच घेतलेलं होतं पण नको आपल्या गावात काय तरी नवीन संकल्प आणले पाहिजेल, तर कोणाच्या घरात ज्ञानेश्वरी असते कोणाच्या घरात नसते वगैरे कोणी देव देवाच करत नाही. मग ते ज्ञानेश्वरी वाचून म्हणजे, लोकांपर्यंत पोहचतील बा संदेश ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे देवाच. केल्यानी काय होत. मग त्या बायकांनी सात दिवस तुम्हाला सांग ते ज्ञानेश्वरी वाचली. आणि ज्या दिवशी संपवायची, त्या दिवशी त्या अक्षरशः त्या बायकांच्या डोळ्यात पाणी आल. म्हणे, आम्हाला ज्ञानेश्वरी काय होत हे डायरेक्ट कळल नव्हत. हे तुमच्यामुळे फक्त प्राप्त झाल. घरोघरी आज ज्ञानेश्वरी दिली म्हणजे, तो खूप म्हणजे त्यांना मनाला खूप आनंद वाटल बुवा अस. आणि रोज तुम्हाला सांगते हरीपाठाला येण, भजनाला येण गवळनी म्हणण गावात येऊन. ची खूप त्यांना एक्ससाईट वाटायची हो अस. काहीतरी वेगळ केल आपण.
कीर्तनकार असता ना ताई
हो
तर, ते आपल्याला सांगतात कि कीर्तन सात दिवसपर्यंत ते तर सांगतात. की बाकीचे लोक म्हण अरे टीका करता आहेत. महाराज असेच बोलतात. असे टोचूनच बोलतात. टोचूनच सांग, असे बाकीचे क्वचित लोक अस
हो
एक गोष्ट असे सांगतातच ते. तर मंग ते ना ते ते त्यांचे चांगले विचार आपल्याला देतात.
हो, चांगले विचार त्यांचे आपल्याला दे
दिवसाच त्यांच होऊन जात. भागवद्गीता हे अस या पारायण असत त्यांचवाल. सात दिवसानंतर त्यांना बी आपल्या त्यांना वाटत की अरे हे तर बसलेचये. आपल ऐकायच, आपण सांगतो यांना बोल आम त्यांच्या मनातल्या मनात ते अस हे करतात कि, नाही बुवा हे अस आपल ऐकतायत तरी, आपल आपण बोलतो बी तरी ऐकतायत हे. तर त्यांना बी, शेवटच्या दिवशी त्यांना थोडस त्यांच्या डोळ्यामध्ये बी थोड पाणी येत.
खूप खूप मजे, तुम्ही सांगते सात दिवस जाण. गावात जाण. एकमेकींना भेट तो आनंद, परत ते हरीपाठाला तुम्हाला सांगते इतका आनंद असतोय. इतका आनंद असतो. सगळ्या बाया येण. फुगडी वगैरे खेळण. परत गवळणी म्हण मग गवळनी ना, अप्रतिम उतक्या सुंदर गवळनी म्हणता बायका. तर आपण म्हणतो, जे क्लास लावू शिकता बरोबरये गवळणी वगैरे तस, खेड्यातल्या बायका अस गवळनी डायरेक्ट अस, खूप सुंदर चाल वगैरे खूप छान म्हण तर लयी भारी वाटत बर का ऐकल्यावर. अस अंगाला काटे येता हो, इतक छान घेत
हम्म आणि अस, वरती बोलून बोलून सुद्धा आपले पायाचा व्यायाम पण होतो. गौळणी बोलून या मन उक्सव होतो आपल वाला. मन फ्रेश होऊन जात.
आणि तुम्हाला सांगते, माझ्या घरात माहिती रोज तुम्हाला सांगते, आमच्या घरात रोज भागवत, ज्ञानेश्वरी डेली वाचल्या जात
अरे वा, एकदम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उत्तमाची. आमच्या घरात बी तसच आहे. हम्म, माझ समर्थांचा ग्रंथ वगैरे नीत्यनेम स काळ, संध्याकाळ वाचला जातो. आणि देवाच नामस्मरण चालूच असत ग आपल.
हो केलंच पाहिजे ते आजच चांगल हे नाव. आपण संसारासाठी किती वेळ काढतो मग देवासाठी आपण सकाळी दहा मिनट. आपण काढू शकत का लिस्ट. नाही देवालाच दहा मिनटं दिल्याशिवाय नामस्मरण करणं. म्हणण किंवा देवाची भक्ती करणं पण देवापाशी. बसून तुम्ही दहा मिनिटं जरी बसून राहिली देवाचं चित्र जरी डोळा समोर आणलं. तरी किती भारी वाटत दिवस आपला किती छान जातो.
ह.
मंग.
अअरे ते वर्षातन तीनशे पासष्ट दिवस असतात आपले. त्याच्यामधून आपण हा तीनशे. पासष्ट दिवसामधून जर आपण पन्नास दिवस भी भगवंताला दिले. तरी खूप होईन आपल्याला.
हो हो के हो के.
पण एक तास दीड तास झालं भगवंतासाठी खूप हे रोजच जर दिलं तर आपण.
हो. आणि त्या हल्लीच्या मुलांना तर आता तर गरज हे संस्कार लागत मुलांना. मी आई वडील काय करत. त उठलं का स सकाळी मोबाईल घेऊन बसत अब मुलगा कुठून जाईल देवापाशी ग प. करायला हो मग इंद्रुकरकर महाराजांची. तेच म्हणणं असतं आधी आपल्यामध्ये सुधारणा करा. तेव्हा आपली पिढी आपल्या मागे चालेल.
खरी गोष्ट हे ना आणि आपल्यामध्ये सुद्ध. भरणा व्हायलाच पाहिजे तरच आपले.
ह ह पण जर आपण जर स सकाळी मोबाईल घेऊन बसलो. मुलं काय करतील आपल्या मागे एक तो मोबाईल फक्त मला पण दे जर आपण जर ते ऑफ. पशी दहा मिनिटं बसलो तर तो लाज काय आठ दिवस नाही बसणार. पण नवव्या किंवा दहाव्या दिवशी येऊन तर बसू शकतो ना हे मम्मी आज. त ही रोज करती आपण तर केलंच पाहिजे हे काबर नाही करायचं. हा पण त्यांच्या मनात प्रश्न लही होतो भो तयार. जसं आपण संस्कार देऊ तसं मुलांमध्ये संस्कार पण होतात न.
जच. घरात आले का मग आपण मोबाईलच नाही बघायचा देवाचे गाणे लावून देयायचे खुशाल.
हो तुम्हाला सांगत माझ्या सासऱ्यांना तर आवडते तर कंटिन्यू तुम्हाला सांगते भजन. काकडा वगैरे हरिपाठ वगैरे हे त्यांचं लावलेलंच असत त्यांना विठ्ठालाची खुप. खूप आवडेल हे त्याच्यासाठी विठ्ठ्लाची मान उग कर आमची ज चालू असतात तर बऱ्यापैकी.
हम्म.
तर रामकृष्ण हरे आमचे मुलं तर रामकृष्ण हरेच बोलताात बऱ्यापैकी.
हो ना हो ना रामकृष्ण हरी हरे राम हरे विठ्ठल. विठ्ठल हम्म आणि हरिनामाच्या गजरामध्ये. तेच रामाचा गजर आहे ना.
हो हो हरिनामाच्या बाजरामध्ये रामाच्या कजर आणि आपण कसं म्हणतो राम राम नमस्कार तर. ते बोलल्यापेक्षा ते पण चांगलंच य ते कसं वाईट नाही म्हणायचं नाही म्हणा पण राम. कृष्ण हरी.
हा हो मस्त गोड वाटतात ते हम्.
हम्म, खूपदा म्हणजी वाटत असं. आम्ही विठलाचे इथे गेलो होतो पंढरपूर तर, तिथ माऊली माऊली शब्द ऐकून माझ्या मुलां प्रत्येकाला माऊली माऊली. मम्मी ही माऊली काय? म्हटलं अरे, लहान मुलांना माऊली जसं बोलता
हो, मा
तिथे तुकारामच्या इथे माऊली माऊलीच हा शब्द आहे तर, त बोलला प्रत्ये काला बघून तो माऊली माऊली बोलायचा. जय माऊली, जय माऊली म्हणजे अक्षरशः लोक त्याला हसायचे. म्हणे इतका इतका मुलगा आहे की छान बोलतो. माऊली माऊली ब असं. मला हे म्हणायचं, मुलांना जर आपण दाखवलं एखादी गोष्ट तर, ते किती लवकर कॅच करता ते असं, मग त्यांना पण येड लागते ना. विठ्ठलाच, पांडुरंगाच
हो, ना. नाही आणि भगवंताच केलं वाया जात नाही.
नाही वा त्याचा भेटतो आपल्याला का
त्याच्या बोलण्यामध्ये एवढी शक्ती आहे भगवंताच्या किंवा कुठून, काय, याच्यात येऊन जाईल भगवंत आपल्या जवळ तर आपल्याला समजणार नाही की, कोण आलं? अन् कोण नाही? असं हा. मानवाच्या रूपामध्ये भगवंत येऊन जातो काही थोडे कधी आले तर, त्याला बी भगवंत मानवीच्या रूपामध्ये येऊन जातो. आपल्याला
हो कुठल्या बी रूपात आपल्याला भगवंत भेटू शकतो. फक्त आपल्याला कळणार
हम्म, तेच ना.
शक्ती एवढी अपरंपार आहे भगवंताची, त्याची लिलाच वेगळीये.
हो.
हो हो, चालेल ताई. धन्यवाद ताई.
हम्म.